हम्म लागला मला पण मालन कोळी.
मग कसं काय लागला आता?
अ तुला मग तेे कार्याला मिही कार्याला माहीत मला काय माहित आता.
जरा रेंज मध्ये जा रेंज मध्ये आवाज
हम्. व्हयचं की बघ आता हॅलो.
आ आवाज फडफडालाय.
खरखरालाय आता बघ.
म्हणजे बा दुसरीकडनं आवाज याय लागलाय म्हणजे मोबाल म्हणूनच. अ्ा ह का? साईडचा आवाज यायला लागलाय.
साडा आवाजच नाही शांतच सगळं.
खरखते की निश्फ कर.
नाही हेडफोन घटलोय.
होय कर मला या लागला स् फिकर कर.
आता
हां. होओ.
आता मला तुझा आवाज आहे ना.
आता
हम्म.
हम्म ते इको बघितली फोटो बघितलं ग्रीन करा म्हणाव जरा हो कच्या्या् हम्म. काय ट्राय करायचंय बाबा म्हणा.
हे बाबा सांगल अस मी ना ट्राय करू न करून दाखव. वाढ झालेस का नाही.
हम अजून बसतोय त्यास.
हमं.
ते इकोनॉमिक्स पूर्ण करा पाहिजे.
इकॉनॉमिक्स हिस्ट्री ते सगळ घल पाहि हजे सून मी काय कळना मला आता
आणि ते ते ते सर कस इंग्लिशच्या डिटेलमध्येध्ये सांग दोे.
हमं.
त बिटेल पूर्.
मनुदेव ब्याचे ग हो मनल तुबक
अच्छा.
त्यात सगळं शिकूयात सरती आणि्री भर शिकवतत म्हण ती
कुठलं?
ती ब्लॅक.
मिठल कागची मिठल काची
नाही नाही विठ्ठल पड्याची
विठ्ठल बडे कोण आता
कसल. फेमस आहे ग पोलीस भरतीसाठीठी पी एस आय पी एस साहित्यने पेसा होत तर
सत्ता पीस आहेत.
हो प एसआ म मॅरल पस्ट त्याने हे केलं सोडलं पोस्ट.
हं.
अकेडेमी त्यांची विठ्ठल बडंच नैव इंद्रा सगळे पुस्तक कसले आहे त्यांचे विठलवाड्यांचे ते वनवर्षीच त्यांचच आहे की मिटर बोलायचं.
जरा पाटव मला वाटसअपला.
काय पाठवू सांग, ती आज मी पाठवल बघ थांब पाठवतो, थांब पाठवतो ह
हा.
किस दिलकि है तू सुमे आणि खरखराले अजून खरखरालय? हॅलो.
हा आत्ता खरखरालय मगाच्यान नव्हतं.
ऐकू येतंय न्हवं माझं?
मगाशी चांगलं ऐकू यालत आता जरा
त बबडे हॅलो बोलत ऱ्हा, बोलत ऱ्हा
हा. हू तेप
हम्म.
काय काय केलीस आज?
ते इंग्लिशच दीड लेक्चर केलो.
हम्म.
मराठी वाचलो.
हम्म.
आणि ते बुक घेऊया काय? प्रॅक्टिस ला घ्यायलाच पाहिजे कि बुक
कुठलं? कायजनच
इंग्लिशच कायजण हा
हम्म थांब तुला ते हे पाठवतो कायजनच
हम् अँपला बघतो घे मी
तिथ अँपला नाही ते, अँपला नाही अँपला पुस्तक हाय, कायजनची पि डी एफ आहे तीत अँ पतूला
ऍप डाउनलोड करू काय म त्यो?
तुला हम्म तुला पाठवले ब ते ते विठरवाड्यांच कैसी दिल लगी हेै तू ये जिंदगी
वर्षे मग हेन्ना कॉल लागत असला तर ते लेखापाल बद्दल विचार की
हा विचारलेलो मी त्यांना त्यांच्यातल्याच एका टीम मेंबरला विचारलेलो लेखापलचा काय विचार म्हणाल्यास तू?
क्वेशन पेपर, बॅच
क्वेश्चनपेपर त्यांना मिळत नईत मोस्टली ऑनलाईनच आपल्याला घ्यायला ती ऑनलाईन एक्झाम असत्या ग सुम्मे
म
उ
काय?
काय नई वीध्य द्यार्थी चर्चा ते बघितलीस काय पाठवलेल आता मी विठलं बड्यांचं?
हम्.
हम्म. ओळखत्यात काय?
आ म नाही.
ओळखत नाहीत तुला. नाही त्यांच्या ऍप्लिकेशन व खर तस म्हटलं त्यांनी. हॅलो.
काय?
ब्लॅक पँथर घ्या हो बॅच
चांगली कुठली आय ब्लॅक पँथर आहे का त्यांची महाराष्ट्र अकॅडमी
ब्लॅक एन सी सी हाय ग महाराष्ट्र खेमेरीची त्याच्यामध्ये ब्लॅक पँथर पॅजन
म चांगली कुठली आय जरा बघायला पाहिजे त्यातली.
ते सरदीन ब्लॅक पँथर घेतल्यात तेनी म्हणाल्यात की जी के जी एस शेवट शिकवत्यात. भारी शिकवत्यात इंग्लिश पण भारी शिकवत्याात. मॅथस अ अ मॅस रिझनच काय? आपल्याला सोपच जातय आणि मराठी तेवढं काय चांगलं शिकवत नाही म्हंटली. आणि म - -
तिला विचार की स्नेह
सनेहेच झालेय ग बाई तूज काय तिज पाठीमाग लागल्यास
ह मी तिच्याबद्दल त्याला विचार म्हटलो नाही बॅच कुठली चांगली आहे ते विचार म्ह
लगेच.. हा कोराय.
तिज काय सांगत्यास मला सारखं तिझं झालंय घे
काय झालेय अग तीच ती ती कुठली अ रयत प्रबोधनी बॅच घेट
तिन घेतलेलं अगं मला तिन तिज मला सांग. तिला माहिताय काय ते विचार?
तिला माहिती अससल सगळं सांगितलं मला पुस्तकच एवढं रेफर करू शकत्या ती सरांच. कुठल्या विषय लेक्चर बघत नाही ती.
हमं.
आता तिच बॅच च पूर्ण झाल्या म्हणल्यावर लेक्चर कशाला बघाय तेच रिव्हिजन करत्या तिचं - कळतय काय हं.
मग जी केे जीस कसलं असणार आहे त्यात.
हम्म.
करंट शिकवत्यात.
जी के जी यस काय करा व म्हणालोय मी.
हम्म.
स्नेहल दी कड नं नोट स् घेऊ काय त्या? नुसत वाचायचं ते.
आं. काय म्हणलीस काय म्हणलीस?
जी के जी एस हाय.
हम्म.
चांगल ह चालतंय घे बघूया कसलं हाईत.
ह लय हाईत.
म असल्या तर म तेच वाचत बसायचं. कळतयच कि उलट वाचल्यावर उलट मोबाईल म्हंटल्यावर
वाजल्यावर बर होते ते आपलं पंढर पुस्तक बघा पांढरं पुस्तक आपल्या
हा.
तर तसं पाहिजे ग भारी वाटते तसं.
झाल त्यात ठिग हय कुठलं करायचं आणि कुठलं ठेवायच इमपॉर्टनस नाही.
खरं मांडणी कशी पाहिजे म्हणाली
हम्म.
होय.
हम्म.
अ डोक जाम झालय माझं.
कमी आलती. करंट..
करणच विचारतो कोणाला तर. ते हे बघ व्हॉट्सअपला चॅनल आहे बघ ते पणर इतर पडे त्या वर करंट इतेय. ठेऊ काय?
हां.